हॅलो
येतोय येतोय ना आवाज हो हो
हो अच्छा अच्छा
हां येतोय मला व्यवस्थित
हॅलो
हॅलो हा हॅलो येतोय म्हंटलं मला अव्यवस्थित आवाज हो आवाज येते पण खूपच बारीक आवाज येते आवाज सध्या मला व्यवस्थित येतोय तुम्ही हेडफोन लावून बोला ना म्हणजे छान आवाज येतोय
हो हेडफोनच लावला मी कारण
कारण का खूपच प्रॉब्लेम येत होते ना हा नाही मग मला बरं ठीक आहे चालेल काही हरकत नाही ह मला खूप व्यवस्थित येतोय तुमचा आवाज हा एक मिनट मी थोडं इकडे येते झाला स्वयंपाक वगैरे तुमचा म्हटलं नाही नाही डबा एक आता मुलीचा झालायची गेलीय आता पुढचं सगळ राहिलं माझ पूजा पोथी पुढे पुढे अजून थोडा राहिलेला स्वयंपाक म्हे अर्ध अर्धी कामं असतात आपली हे आधी जे आधी पाहिजे ते आधी मग नंतर दिवसभर हम् ह् हो म्हटलं पुलाव कससा काय बनवतात तुम्ही पुलावची रेसिपी सांगाल का मला हो म्हणजे मी साधा आता जे आता नेहमी सगळीकडे बघून बनवतो आपण तसात बनवते म्हणजे भाज्या म्हणजे एकत भात आहे ना थोडा अस मोकळा मोकळा शिजवायचा कमी पाणी टाकून म्हणजे आधी धुवून ठेवते त्याला अर्धा तास भिजवून वगैरे आणि मग तो कस अ छान भिजला तर लवकर शिजतो आणि पाणी एकदम आपण भात रोज खायला करत तच कस चालेल थोडा मोकळा बनवायचा अस
हा कमी पाणी टाकायचं
थोडसच कमी पाणी टाकून मी बरेचदा त्याच्यात भाज्या म करून ही टाकून देत डायरेक्ट ते थर वगैरे बसत नाही जास्त करून पण भाज्या घालते भरपूर त्याच्यात म सगळ्या गाजर आणि तांदूळ आपला कुठला याचा हा तांदूळ रस्सा खायचाच वापर तस अजून वेगळा काही करायचा असेल तर लांब आपला वासमती वगैरे इ पण छान हा तसा आणि मग असाच आधे मध्ये आपण घरी कधीही काही करतो तसं करायचं तर रोजचाही वापरते तसं काही नाही हो तो पण छान लागतो आणि मग सगळ्या ज्या भाज्या असतील आपल्याकडे मिरची बीन्स गाजर वगैरे असे चमुळेच
हो
तसही करते काजू वगैरे थोडं फोडणीत घालून तमालपत्र ते
हो
फोडणीला छान टाकून परत फोडणी देता येते तसही करते कधी डायरेक्टच फोडणी देऊन टाकते कधी ते थराच जरा किचकट काम वाटत मला मोकळा मोकळा भात करायचा मग त्याच्यावर ते एक थर भाताचा एक थर असं देऊन मग पाण्याचा हपका देऊन परत एक वाफ घेतात ना त्याला तर तस थोडं हे होत पण लागतो छान असा छान त्या पद्धतीने करते मी मी ना काय करते आपल्याच रोजचा वापरण्याचा चालू असतो ना त्याला पण धुते थोड पाच दहा मिनिट भिजत घालते बरोबर आणि कुकरला एकच फ कमी पाण्यामध्ये एक चित लाव हा हा
आपला उभं कांदा कापायचं
म लसूण हिरवी मिरची आणि कोथिंबीर हे वाटून घ्यायचं वाटून घ्यायच ह ह ह हो आणि मग मुलींना कस बटाटा आवडतो ना बरो बटाटा हिरवी मिरची गाजर ह मग हे टाकत असते मी ज्या भाज्या असतात अवलेबल त्या सगळ्या त्या हा मग त्याची फोडनी द्यायची वगैरे आणि कडे पत्ता दळून घेतला
उपचान
हा मी पण तसाच ठेवते म्हणजे मी कस सावलीत ठेवते कडी पत्ता शक्यतो आला कधी जास् तर आणि मग असा हाताने चूरगाळूनूनही बारीक होतो कधी कधी मिक्सर लावायचा असला तर त्या करते फिरवून घेते मी हो मी ना बहुतेक टाकायी सगलाच लावते कारण मु काय करतातत् ह कपत् सगळेच काढतात मुली काय मोठे काय होय होय हे सगळ्यांना माहितीय पण ख खात कोणी नाही ते त्याच्यात फोडणीत वगैरे त्याचा ज उतरला तेवढाच तो पोटात जातो पण असं मग म्हण कसं जोडून घेतलं की तेच छान म्हून जात ह जात खात जात व्यवस्थित मी पण तस बरेचदाा करते ला कडीपत्ता अशे थोडे आता उरलय थोड परत आलय मग थोड सावली तर आपल्या घरात पसरून देते आणि तो रंगही तसा छान राहतो बग तसा
हीर वच राातो
माझ्याकडे भरपूरकडे प्याची झाड आहे झाड आहेत का आजूबाजूची रोज घेऊन जातात ख रे वा हो आणि तीन जण लावले हे खूप मोठे मोठे हा हा हा मग घरच असल्यावर मग काही नाही निव आपलं बिंदत खाता येतो म्हणजे ताजा ताजा घेतो बरोबर ना घरी असला की एक काळी आपली रोजची काढ दोन काढ्या काढल्या की दातपोस भाजीला आणि केसांसाठी वगैरे पण वापरत असाल मग
हो
मीून घे त्याचा जो ज्यस अस बरोबर मधी म टाकते बरोबर बरोबर चांगलं आहे ते मग आपलं आपलं लिंबाची झाड असत ना ह तळू लिंबाच तळु लिंबाच
त्याचा पाला आहे पण त्याच पण झाड आहे तो घेते आणि हा
कळी पत्त्याच त्याच्यानं दूध घ्यायचा स्वचछ पानं आणि मिक्सर लावून घ्यायच त्याचा जूनस काढायचा थोडस तेधा हेअर म्हणून कधी करत बरोबर आहे बरोबर आहे छान ते एकत हा कीटाणू म्हणजे पूर्ण ह्याचं पण असत त्याच्यात आरोग्यासाठी चांगला असत आणि हे होत क्रेज के सन्न त्याच पोष वगैरे आणि कडू लिंबाे भरपूर काही म्हणजे असं डॅन रोप वगैरेचे काही प्र भरपूर काय घरगुती उपाय काय हो आहेै क कण कस कण टाळा कररतो आपण करायला हो ते खूप किचकट असत ना हे एवढं ते तेवढं ते म्हणजे बरंच काही काही सामान असत तरी आपल्याला वाटत एखाद्या वेळेला उसा उसा आहे तेव्हा कर त्यावेेळेसच करलो आपण आणि आ माझ्या इथे कळीपत्त्याची झाडे आहे जवाची झाड आहे तरी मला कंटाळा तो कराय नसत तुम्ही काय म्हटलंत बरोबर आहे असतय मी ते गेल असत ते गेलं असत कसं माणस हो ते खरं आहे तर ह ते खरंच खराय म्हणजे आपण करतोतच तस हम्म म्हणजे आपल्या जवळ जेव्हा न असत तेव्हा आपल्याला तेव किंमत करते आहे तेव्हा आपण दुर्लक्ष होत अ ते आहे ते पण तस करायला नाही े पण होत नाही कारण का आता आमची सगळी काम हात णी आहेत घरीच मग मदतीला सगळ्या कामा कोणी नसल की मग तस थोडं बाबा वेळ जात मग जाऊ दे्या आता ाळाला थकले थोडस बसते असं होतो तसं करून एक जातो वेळ
ह
परत तुम्ही म्हणालात तस आपली संध्याकाळ सळ र काम जात चग आणखीन का राहिले महिलांना माहि काय काम असत दिस भर, हो ते तर आहेच आहे.
साधारण तरी पण म्हणजे कोणी बणतात आता महिला घरी राहतात त्यांना काय काम असतं.
ते प बरोबर आहे सहजच बोलून तुम्ही वीस हजार हजार रुपये दिले तरी कमी पडतील. हो ते तर आहेच आहे.
त्याची एवढं काम करते ती म्हणजे
सगळीच प्रकार अस तात, म्हणतात की महिला बाहेर जाऊन काम करतात. बरोबर आहे. ताई!
ते तर आहेच आहे आणि कोण तरी, दिवसभर चालू राहतोय ग्रुप. जीव भावाचे पाहुणे वगैरे पाहुणेले. होय, बरोबर आहे. सगळ्या गोष्टी वाढतात, बरोबर आहे. तस ते आपण बारकाईने सगळ स्वच्छता ते टापटीप बघत हे करत करतो पण बाहेर ज्या असतात महिला त्याही बऱ्याच जणी सगळं करून जातात बाहेर बरं. हो त्या पण करून जातात पण ते कस काय काही वेळेस हो ना मदतीला असतं कोनी. बरोबर आहे.
आणि आपल्या काय म्हणते घरीचे जाऊ दे चार भांडे घासायला काय होतय. एक तर बाहेरच्याचं पुन्हा आवडत नाही.
हो ते पण आधीच म्हणून टाकतात.
हो ते म्हणजे म्हणजे कधी कधी पैसे घेऊन कधी व्यवस्थित समाधान मिळत नाही ना.
हो हो ते पण आहे. हा मग घरचे बण आपल्याला सुद्धा आवडत नाही त्यांचा टायमिंग बरोबर आहे कधी आपल्याला बाहेर जातात जसं त्यांना टाईम ॲडजस्ट होईल तस ते त्यांच्या कामाप्रमाणे करत वेळेत. पण बाहेर महिला करतात त्यांना गरजही असते मग तेवढं बीर आहे त्यांना कारण जाणं येण त्याच्यातही होत लांब लांब असतात कामाला जायच्या जागाही त्यांच्या. परत घरचही काम तेही म्हणून दोन्ही होत. आजकाल तर गरजेचच आहे म्हणजे दोघांनी कमवणं खूप गरजेचं आहे, बरोबर आहे. मी लावते आता इकडून दहा मिनिटं झालीयत ठेवते.
हो!